हा आवाज
हा येतोय मॅडम
काय चाललंय
झाला का चा पाणी तुमचं
हो झाला ना तुमचा झाला का
हो चा पण परत च्या ठेवा लावली वाटत मॅडमही खोज हा हा चा पाणी झालं
हा हा
हा
आम्ही पण आज लवकर पिला आज ते लव कर आलेल ना मी दिवसभर दवाखान्यातच गेला ना तिकडं
अच्छा
मग केला आज लवकर चहा गेला नाहीतर सहा वाजततच आम्हाला चहा करायला
म्हणजे त्यांना सुट्टी नसते का रविवारी
नसते त्यांना सुट्टी नसते कधीच
अच्छा मग हप्त्यातून एक दिवस तर पाहिजे ना सुट्टी
नसते अहो काम असतंय ना कंटिन्यू
अच्छा
मग कधी आपण जर म्हणलो सुट्टी घ्यायची असेल तर घेऊ शकतात फक्त पेमेंट वगैरे चालू राहं पण ते आपलं म्हणतात की काम केलेलं चार रुपये जास्त भेटतात ना
हाा बरोबर आहे
मग त्यामुळं ते जास्त सुट्टी घेतच नाहीत
हा
काय चालय मग अ आणि
काही नाही म्हणून बस आज रविवार रिलॅक्स आहे सगळं
हा काय म्हणताय आणि विशेष
हम् विशेष शिक्षणाविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे शिक्षण मराठी मीडियम चांगलं का म इंग्लिश मिडियम
अ खरं सांगू का मला शिक्षण एक पहिली गोष्ट आवडतच नाही मी स्वतः सुद्धा शिकलेली नाही भरपूर
हा पण आता परिस्थिती पण आता
अ परिस्थिती बघून तर मी असं सांगू शकते की मराठी मीडियमच चांगलं आहे इंग्लिश मिडियमपेक्षा का तर मराठी मीडियम मध्ये ना सगळं शिकवतात आपल्याला म्हणजे बाहेरचं पण नॉलेज देतात जेवढं बाहेरच आपल्याला नॉलेज हवंय ना तेवढं सुद्धा नॉलेज आपल्याला मराठी मीडियम मध्ये भेटून जात आणि तसं इंग्लिश मिीडियमला तसं देत नाहीत ना सगळं नॉलेज
नाही पण इंग्लिश म्हणजे आजकाल जमाना इंग्लिश मिीडियमचा प्रत्येक पॅरेंट्स मुलांना इंग्लिश मध्ये मध्ये टाकता
हा म्हणजे ते पेरेंट्स पण का म्हणून इंग्लिश मिडियम ला टाकतात माहित आहे का ते शाळा दिसायला छान असते मुलांना इंग्रजी यावं म्हणून एक पहिली गोष्ट का तर तिथं जास्त करून इंग्रजी शिकवतात ना
हा म्हणजे जास्त करून नाही विषय इंग्लिशमध्येध्ये अस शिकलेले जातात ना ना विषय तर तेच आहे अ म्हणजे ज्ञान तर तेच मिळणार आहे ते मराठी म मह
ून कस मराठीत भरपूर भेटत आणि आपण मराठी म्हणलो का नाही त्यात तुम्हाला सांगते खेळापासून ते सगळं म्हणजे सगळं सगळं सगळं ते व्यवस्थित शिकवतात तसंच इंग्लिश मिीडियमला म्हटला ना तर तुम्हाला सांगते तर पहिली गोष्ट सकाळच लवकर उठून शाळेत जावा त्यात सकाळच लवकर उठायचं लहान मुलांनंतर लाळाचा असतो ते म्हणतात उठू वाटत नाही ते मग अ कसे तरी आळस करत करत शाळेत जाणार शाळेत बसणार मग ते झोप त्यांच्या डोक्यात असते झोप पूर्ण झाल्याशिवाय ना पोरांना बरोबर वाटत नाही मग ते झोप डोक्यात असेल ना डोळ्या वगैरे असले की मग समोरं काय शिकवते ते समजतच नसेल तर तुम्ही जाऊन एवढ्या मोठ्या शाळेत काय उपयोग ना
नाही आता मराठी शाळा मी मॅडम बऱ्या पैकी काय काय शाळा सकाळीच सात आता लवकर चालू सात वाजता मीडियमच्या शाळा तरी आठ वाजता चालू होता मराठी मडियमच्या शाळा सात वाजता चालून जाता
होय ना आता काय कस म्हणायचं आता सगळं फेमस झालंय म्हणायचं पण आपल्या टायमिंगला जर म्हणलं तर तसच होतं ना
आता टाईमला सगळे मुलं इंग्लिश मराठी मीडियम मध्ये जायचे
हो
हा त्यामुळे आता कस आहे आता इंग्लिश मीडियम आहे तर मग प्रत्येक पॅरंटला वाटत आई वडिलांना कि नाही आपला मुलगा देील मीडियमला जाईल तर मराठी मिडियम
हा आणि इंग्लिश मीडियमला पण सेम सगळीकडे शिकवतात फक्त एवढंच की फी पण वेगवेगळे आणि सगळे जातात म्हणून आपण जातो एक पहिली गोष्ट
नाही फी फी मध्ये तर बराच फरक आहे म्हणजे मराठी मडियमच्या तर फ्रीच आहे ना सगळ शडा
होम तेच ना आमच्याकडं गावाकड तर अजून तरी तसेच आहेत शाळा म्हणजे दिवसभरच शाळा असते आता जरा सकाळच्या घेतल्या कारण की अ ऊन वगैरे भरपूर आहे ना यंदा पाऊस कमी आहे
हा हा
त्यामु जरा सकाळच्या शाळा घेतल्यात का तर सकाळ म्हणजे दिवसभर मुलं शाळेत बसणार नाहीत ना एवढ्या गर्मी गरम किती होतंय
इंग्लिश मिीडियम मध्ये पण अ मे एप्रिल मे महिन्यामध्ये शाळा सकाळ नसतात ऊन भरपूर पडतय म्हणून.
हो ना. जे दिवसभर शाळा असतात ना तिथं म्हणजे बरं असतंय म्हणजे मधली सुट्टी मोठी सुट्टी सुट्टी पण गरजेच आहे ना मुलांना जरा फ्रेश वगैरे होण्यासाठी
हा ते गरजेचं आहे
मुलं जरा फ्रेश वगैरे झाले तर त्यांना बरं वाटतं नाही तर कंटिन्यू आपण त्यांना कस असं आपल्याला जरी कंटिन्यू काम लागलं तरी आपण सुद्धा कंट्रोलून जातो
बरबर य.
तसच मुलांच असतय त्यांना सुद्धा कंटिन्यू काम लागल्यानंतर तेही म्हंजे अ सारखा अभ्यास वगैरे करायला लागल्यावर ते पण कंटोळून जातात ना.
हा हा हा.
आण कसं असतंय शाळेत गेल्यानंतर शाळेतल मॅडम वगैरे सर शिकवतात ते अस
पण ते मराठी मराठी पेक्षा इंग्रजी मीडियम मध्ये जास्त अभ्यास असतो किंवा ते त्यांच्यावर अभ्यासाच तर उद्या जा
लोड पण जास्त असतो हो हो भरपूर आणि इंग्लिश मिडयमला कशी करतात शिक्षक की जास्त करून पालकांकडन करून घ्यायला सांगतात म्हणजे पालकांना सांगतात जास्त करून त्यांचा हो होमवर्क वगैरे करून घ्या म्हणून वगैरे. तसं मराठी शाळेत कसं असतंय की तुम्ही करायचं स्वतःहून. पालकांना फक्त सांगायला होतात कसं करायचं.
आता कॉम्पिटिशन एवढी म खूप वाढलेली आहे. स्कूलमध्ये पण ऍडमिशन ला पण भरपूर सारे अ पाहिजे. म्हणजे भरपूर मार्क्स पाहिजे तेव्हा ऍडमिशन भेटते हां. परत अ जॉबच्या ठिकाणी पण कॉम्पिटिशन वाढली त्या हिशोबानी कधी कधी असं वाटतं की इंग्रजी मीडियम ठीकय म्हंजे ते मराठी मीडियम पेक्षा इंग्रजी मीडियमचे पोरं जादा जास्त पुढे जातील.
ना तेच भरपूर आता म्हणजे बघल त्याच्यात तेच चालूय हां. पण इंग्लिश मिडियमची पण पोरं का म्हूण पुढे जातात की ते त्यांची अशी क्ष म्हणजे वडील वगैरे असतात ना म्हणजे जे पालक असतात ते त्यांना कोचेस वगैरे लावतात ना मग तिथं होमवर्क त्यांचा चांगला होतो.
हा हा हा म्हणजे घरी पण शिकवणारे पाहिजे तर ते शक्य आहे.
शक्यय हो.
किंवा मग तुम्ही मग क्लास लावून द्या पोरांना शिकवणी लावली त मगं ते अ शक्य आहे नाही त मगं घरी मगं काय आपणच आपल्यालाच नाही माहिती तर मगं ते मुलगा जे करेल ते करेल मगं. त्यापेक्षा मग मराठी मीडियम मध्ये कसंय माहीत तरी पडतं, कि तो काय करतोय किंवा ती काय करतय?
हो हो हो. तिथले शिक्षक आहेत ना लगेच कॉल करतात घरी पालकांना जरा जरी प्रॉब्लेम झाला किंवा काही मुलगा ऐकत नसेल ना लगेच पालकांना फोन असतोय. मग एकाच तरी घरात भीती असणे गरजेच हाय ना.
हा हा.
हम्म त्यामुळे असं बरं पडतं ते जरा मराठी मीडियम म्हटलं तर.
हव बरोबर हाय. म्हणे मराठी मीडियमचा फायदा काय हाय? शिक्षण फुकट मध्ये येऊन जातं ते पैसे मुलांचं आपल्याला मुलांसाठी साठवून ठेवता येत. पुढे भविष्याला त्यांना कामाला येतील मंग हो आता आता माझ्या मुलाची फी
ते का तुम्ही कितीही शिक्षण घ्या पण जॉब पण आता किती आता इंजिनियर वगैरे घरी बसलेत माहिती ना कोरोनापासून मग एवढ्या शिक्षणाचा उपयोग काय झाला मग जर तेच आपण चार रुपये त्यांच्यासाठी साठवून ठेवलं असतं त्यांनी स्वतःचा बिझनेस जरी तयार केला असताना तरी त्यांना जमलं असतं बघा
हा हा नाही घरी इंजिनियर जे बसले ना त्यांचे वेगवेगळे रिजन आहेत. मॅडम पहिली गोष्ट तर समजा आता एखाद्या त्यायाच्याकडे भरपूर सारी प्रॉपर्टी आणि तो शिकला त्याला इच्छा नाही मत घर सोडायची कारण कसं आहे बाहेर बरेच प्रॉब्लेम आहे.
हो आणि कोरोनाच्या टाइमिंगला बऱ्याच लोकांची काम पण गेली हो नोकऱ्या वगैरे किती जणांच्या गेल्या ना त्या टायमिंगला
हो हो
त्यातली बरीेच तुम्हाला सांगते इंग्लिश मिडियमला शिकलेली होती. आच्या गावातले तर बरेच जण बघल ते आमच्या गावातले जे आता एम आयडीसीत जातात कामाला. ते इंग्लिश मिडियम साईट त्यांनी शाळा वगैरे केलेल्या आहेत. अशी आमची इथे एम आयडीसीत कामाला जातात.
आता माझे पण काय काही ओळखितले आहेत त्यांनी एमबी केलं किंवा इंजिनिअरिंग केलं पण ते घरीच आहे. कारण त्याच्या दिसून म्हणजे घरी भरपूर प्रॉपर्टी आहे इच्छा नाही आहे. आता मी आलो होतो पुण्यामध्ये तेव्हा मी एक टाइम वडा पाव खाला आ दोन तीन महिने बर ऍडजस्मेंट करा केली होती पण त्या पोर ऍडजस्टमेंट करायची नाही मग ते घरीच जातात ना
हम्म हम्म ते एखादया सवयीचं असतं बसून खाण्याची त्याला आपण काय बोलणार
नाही म्हणजे त्यात त्याच्यामध्ये त्यांची मिस्टेक नाही आहे. कारण त्यांना तसं वातावरण भेटलंल त्यांच्या आईवडिलांनी तसं वातावरण दिलं असतं लहानपणापासून सगळं रेडी करून दिलेलं असतं
तेच ना
म्हणून मग ते पोर करत नाही मग माय बाप म्हणतात. ठीक आहे बाबा घरी आहे भरपूर आहे आपल्याकडे
हो
तशी तशी पणे आणि ज्यांनी फक्त माय बापांनी पैसे भरून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. पण पोरगण पोरांना व्यवस्थित शिकला नाही.
नाही म्हणजे मुलांचं कसं असतं की कॉलेजला वगैरे गेले की नाही म्हणून मुलं बिघडतातच बऱ्यापैकी ते आपल्यावर असतं आपण कसं राहायचं. आपल्या पालकांने आपल्यासाठी काय केलंय ते आपल्यावर अवलंबून असत आपण त्यांची मान खाली घालवायची का वर करायची.
हा ते आहे. मग हिच पोरं घरी राहतात ज्यांना काही पुढे करायचं नाही. नाही तर कसं आहे ज्याला पुढे काही ना काही करायचं आहे ना तो काही ना काही करून करूनच घेतो.
हो. चालतंय मग करते मी तुम्हाला परत
हा ठीक आहे ना चालेल मग आता ठीक आहे चालेल ओके.